अगं काल आपलं कॉल कट झाला होता ना तिथ म्हणजे दरवाजा वाजला आणि आमचा कसा तिथे शेजारच्याचा लोखंड दरवाजा आहे सो तो वाजला मला वाट. आमचाच आवाज हाय का चल म्हटल हिला करू नं तर परत मग मुलगी काल आले शळेतून म काम सुर झाली त्याच्यामुळे त माझ बण झालं नाही परत. आता सहज सगळी काम आवरून झाली म्हटलं करूयाईला कॉल म्हणून मग मी केला. थी थि
तेच मी पण म्हणत होते की. कसं एकटच जास. सगळे कामाला गेल्यानंतर बर होत घरी बस
हो तू जास्त रिलेट करत असशील या गोष्टींना आता ना.
हो खूप जास्त रिलेट करते मी म्हणून म्हटल मी म्हणजे असं होत ना.
खूप छान केली होती बघ मागे आपण जेव्हा भेटलो होतो. तू हेअरस्टाईल म्हणजे कोर्स केला आहेस का यूट्यूबचे व्हिडिओ बघतेस. खूप छान हेअरस्टाईल केली होती मागे तू.
मी युट्यूबचे व्हिडिओ बघूनस की कोर्स वगैरे काही नाही
अगं खूप सुंदर केली होती आणि केस पण खूप छान आहेत तुझे. तू काय वापरतेस का केसांसाठी?
हम् नाही असं स्पेशली काही नाही फक्त. हेच खोबरेल तेल. ताम्पू एवढंच बाकी. हो मेहंदी लावते ना हो मेहंदी लावते. कधी कधी जास्त. पण केमिकल युक्त काही वापरत नाही. आजकाल कसं बाजारात म्हणजे जास्त करून केमिकलच असतात ना कोणत्याही प्रोडक्ट. च्या याच्यमध्ये आणि आपण काहीतरी छान म्हणजे अगदी पण जे नॅचरली जे असतात तेच छान असतात. त्या जास्त काहीतरी ट्रीटमेंट वगैरे करायला गेली ना खूप खराब होतात ते. माझ तरी असं वाटतं मला.
पोल्युशन म्हण किंवा वातता हे याचा- पाणी हार्ड वॉटर असत आपल्याकडे बोरिंगच वॉटर असत किंवा खाण्यापिण्यात पण. पाहिजे तशी काळजी नाही घेऊ शकत ना ग त्याच्यामुळे मग एवढे. माझे केस तर खूप खराब झालेत अग इतके खराब आणि इतके गळतात पण ना सध्या. खूप त्रासदायक झालंय माझ्यासाठी हे सगळं.
त्याला ना हे करायचं फिल्टरचं पाणी असतं ना. केसांना केस ज्या वेळेला तुम्ही धुता त्या वेळेला फिल्टर पाणी यूज करायचं म्हणजे तुमचे केस. म्हणजे कस होत की आपलं जर पाण्यामध्ये पण, क्ष क्षार जास्त असतील ना, अक्च्युली आम्ही ज्यावेळेला माझं लग्न झालं ना, त्यावेळी गुजरातला होतो तर तिथे ना अ म्हणजे हार्ड वॉटर होतं थोडंसं, मग माझे खूप केस विरळ झाले होते. पण मद नंतर जस पुण्याला शिफ्ट झालो, तसं मला सासऱ्यांनी पण सांगितलं की, असू देत, पण चांगल्या म्हणजे पाण्यांनी धुवा केसं कारण बाईचं सौंदर्य कस केसांमध्येच असत ना, मग हो हो. म्हणून मग, माझे पण खूप विरळ झाले होते मध्ये पण मग मी ना अ काहीतरी मग, हे वापरायचं की, आवळ्याचं बाबा पावडर वगैरे अशी औषधं पण मी ट्राय केली खूप.
ह
पण मला काही इफेक्ट नाही जाणवला, मग मी नंतर. थोडस मोरा आवळा पण मी खायला लागले. गाजर हे आपल्या थोडस खाण्यामध्ये पण बदल केला ना केस छान राहतात, म्हणजे मेन कस असतं माहिती आहे काय केसांच तुम्ही काय अप्लाय करताय त्यापेक्षा काय खाताय? आणि म्हणजे अ कस पाणी वगैरे केसांसाठी कस वापरताय त्याच्यावर मला असं वाटत आहे अस म्हणजे त्यामुळे माझे भरपूर म्हणजे चांगले झाले अशे केस बाकी आणखी काय म्हण ताय मग?
तरं खूप प्रेग्नंन्सी नंतर खूप त्रास झाला अगं. केस ग गळण्याचा माझा आणि तुला सांगू का कोरोनामध्ये पण मी अ म्हणजे कोरोना तर नाही झाला मला अगं, पण कोरोनामध्ये ना मला एक असा त्रास होत होता थोडासा पोटात दुखण्याचा फक्त त्रास होत होता आणि त्यावेळी काय झालं इते डॉक्टर नव्हतेच, डॉक्टरांचा असा प्रॉब्लेम होता छोटे छोटे जे क्लिनिक होते ते सगळेच बंद होते. मग ते पण मग त्रास खूप होत होता आणि घाबरून गेलो आणि त्यावेळी कसं ग कोरोनाचे वेगळेवेगळे सिम्टम्स समोर येत होते, रोज नवीन काहीतरी डोकदु तरी पण ते असू शकेल, हे दुखतय मता असू शकेल मग हे पण लक्षणं आहेत ती पण लक्षण आहेत. आणि तीव्र पोटदुखी सुरु झाली मला, मग काय कराव काय कराव, इथे एक मोठ हॉस्पिटल आहे नावाजलेल चांगलं मग तिथे नेलं, तिथे नेलं तर तिथे डायरेक्ट ॲडमिटच करुन घेतल दहा दिवस, मग त्या ट्रीट् टमेंट दरम्यान जे काय म्हणतो ना आपण, स्टेरॉइड किंवा काय त्यांनी जी ट्रीटमेंट केली अ जे काही उपचार केले, तर त्या उपचारांमुळे मात्र केस माझे त्यानंतर फार गळायला लागले, जेवढं ते समस्या नाही त्रासदाय
बरोबर ते जेवढे आपण टॅबलेट्स घेऊ हे होऊन. घेऊ ना जास्त तेवढं त्याचा पण परिणाम होतो, पण आता काही नाही सगळं ॲडव्हांस चं हे आलेलं आहे, थोडस ना खाण्यापिण्यात बदल करून थोड अ जास्त पण हे नाही करायचं, ह हा.
पण खाद्य पदार्थ पण बघ ना ग, हे फवारणी हे औषध त्याच्यामुळे मग ते पाहिजे तस द दर्जा पण नाही रायला ग खाण्या पिण्यात पण दर्जा राहिला नाही, तिथून पुढ आता मी ना मी. खरं तर व्हेज, व्हेजिटेरीयन आहे, मग त्यात सोर्सेस काय काय बग ना आता तर दूध दूध प्रो अ पनीरमध्ये असतं दही दूध तूप या गोष्टींमध्ये असत म्हणे, दुग्धजन्य ज पदार्थ असतात, तर त्याच्यात प्रोटीन चांगल्या प्रमाणात मिळतं, असं मी म्हणजे मी एक चार्टच तयार करून घेतला होता, कशात काय? कशात मग त्याच्यात दुग्धजन्य हम.
अ म्हणजे तुमच्या प्रेग्नेन्सीच्या वेळी तुम्ही काही खाल्लं होतं, मला थोडं म्हणजे प्रोटीन युक्त अस
मी सांगू का तुला, मला ना अक्षरशः सात-आठ महिने तर नुसता त्रासच झाला. अ ओमेटिंगचा म्हण किंवा असं मला जिरं आणि लसणाचा पण वास यायचा, कपडे धुण्याचा साबन असतो ना, त्या साबनाचा पण मला वास यायचा आणि इतका त्रास काहीच खाऊ वाट वाटत नव्हतं, काहीच बऱ्याच शा गोष्टींना मी खूप अशी वैतागली होती, त्या पिरियड मध्ये मग काय काय तर याच्यात ना पण मग माझ्या ज्या सासूबाई असतील किंवा आई वगैरे आता ज्यांना माहि ती असतात ह्या सगळ्या गोष्टी.
अच्छा.
अ रेग्युलर माझं जे रुटीन होतं, ते रुटीन फॉलो केलं आणि त्याच्यात एक जी गोष्ट होती मी नित्य त्य नेमाने केली होती, ती म्हणजे खजूर असतात ना आपले त ते खजूर रात्री अ दुधामध्ये भिजत घालायचे आणि ते दूध सकाळी प्यायची आणि ते खजूर खायची, ते मात्र रेग्युलर केेल, रेग्युलर मी पूर्ण नऊ महिने ते फॉलो केल, भले किती त्रास होत असेल. काही असेल. पण ती एक गोष्ट मी फॉलो केली होती, अ त्याच्यानंतर ना छान-छान पुस्तकं पण तू वाच हां म्हणजे तू छान वाच मला माहितिये, तू छान वाचन वगैरे भरपूर करतेस. तर त्याच्यात परत तू अजून छान ऍड कर काही-काही आध्या त्मिक गोष्टी म्हणा किंवा ज्या पीस छान वाटेल आ वाचून छान वाटेल किंवा बऱ्याचं वेळा वाचण्याचा पण कंटाळा येत असतो, तं त्यावेळी ऑडिओ बुक्स म्हणून आता भेटातात बघ, त ते पण तू ऐकू शक
तुम्हाला एखादी वाचलेली तुम्ही म्हणजे असचं छान असलेली तुम्हाला एकदम अशीच छान वाटलेली कोणती अस
हे बघ त्यावेळी तर ना मला, म्हणजे इतर वेळी मी चांगलं वाचते अगं पण मला ना त्या त्या दिवसात एवढा कंटाळा यायचा मला फक्त असं वाटायचं की बारा कधी वाजतील, मी दुपारी कधी झोप पेल, मला इतकि झोप यायची, पण त्यातळ्या त्यात ना अ तू अ आपण रामरक्षा मी रेग्युलर ऐकायची. इ आणि वाचनाच म्हणशील ना तर अ मृत्युंजय म्हणून मृत्युंज छावा सॉरी-सॉरी छावा बरोबर. आपली जे संभाजी महाराजांची कादंबरी आहे ना, म्हणजे त्यांचं जीवन च रित्र त्यात रेखाटलेलं आहे, त ते मी फार वाच ल होतं आणि खूप अ म्हणजे ते इन्स्पायर करायचं खूप असं कंटाळा आला किंवा बऱ्याच वेळा असा मूड ऑफ व्हायचा वगैरे म्हणजे खूप फ्रेश कि महाराजांनी बघ ना किती यातना स सहन केल्या किंवा त्यांचा जो जीवन प्रवास होता ना, तो वाचायला मला फार आवडायच त्या दिवसात. तर त्या गोष्टी मी केल्या. आणि नंतर आध्यात्मिक म्हणशील तर राम रक्षाने मला थोडस छान वाटायचं, हनुमान चालीसा वगैरे आइक लीका, तर अजून फ्रेश छान, हे व्हायचं आणि नंतर दुर्गा सप्तशती चा पाठ वगैरे पण त्याच्याने पण मला खूप बरं वाटायचं म्हणजे आधीपासून एक ती शक्तीच आहे ना ग आप आपण स्त्री शक्तीच आपण म्हणू शकतो, आप दी देवी जी आहे ती स्त्री शक्ती आहे. तर तिचं पण जेव्हा मी वाचायची ना मला अ एक वेगळाच अनुभव मिळायचा, ते वाचल्यानंतर पण. म्हणजे ते मी अजून पण करते त्या गोष्टी त तू काय, काय फॉलो करतेस त्यातल्या.
मी पण रामरक्षा तर वाचते, रामरक्षा, हनुमान चालीसा. अथर्व शिष्य. मी थोडं आध्यात्मिकच वाचते मग. एक मला ॲटॉमिक हॅबिट्स म्हणजे, त थोडंसं कसं सवयी मला. थोडसं लवकर उठायचं म्हटलं ना, खूप असं मला हे होतं की नाही बाबा उठायचं होत, तर मला ती एक हा सवय चेंज करायची आहे पण. आपल्याला असं कधी आपण ठरवलं, सवय चेंज करायच्या तर ती इझिली नाही होतं. चेंज तर त्यासाठी ना आटोमी हा. मग ते अटॉमिक हॅबिट्स म्हणून एक आहे, ते मी आता सध्या वाचतीय. बघूया आता काही परिणाम होतोय का हा.
त्याच्याबद्दल, म्हणजे त्याच्यात काही आहे.
हं म्हणजे त्याच्यामध्ये कस आहे तुम्ही रोज आ सं नका समजू की एकदम मोठा काहीतरी तुम्हाला चेंज करायचा आहे. तुम्ही एखादाच, छोटासा चेंज पहिला चालू करा. करायला अनं ज्या आपल्याला आ आपण कसं एकदमच मोठ ठरवतो ना पहिला. की काहीतरी मोठंच आपल्याला करायचंय, मग ते आपल्या म्हणजे फिजिक कल बॉडीसाठी पण आपल्याला फिट नसतं कि प पटकन. सवय नसते त्यामुळे अगदी एकदम छोटा किरकोळ चेंज करायचा. पण तो चेंज एकदम छोटा जरी असला, तरी तो रोज करायचा सातत्य ठेवायच. आणि ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतील की एकवीस दिवस पूर्ण झाले समजा तुमचे. किंवा एक तुम्ही टार्गेट ठरवलं, की अकरा दिवस हा छोटासा किरकोळ चेंज मी करू शक ते एवढा आसा आ म्हणजे, सहज पॉसिबल आहे आसा तर अकरा दिवसा णी नंतर तुम्ही स्वतःला बक्षीस द्यायच अस त्या पुस्तकामध्ये लिहिलेलयं, हा रिवॉर्ड द्यायचा जेणेकरून तुम्हाला म्हणजे ती छान वाटेल, म्हणजे ते कंटिन्यू ठेवायला इजी जाईल.
ओके, ओके, हं हं हं!
असं चालेल बाकी जेवण, वगैरे झालं का तुमचं मग.
हो हो करते मी. चल तू पण जेवण कर, ओके आपण बोलूचं अजून नंतर हं चल बाय बाय.